हॅलो.
हो येतोय आवाज.
हो येतोय मला पण येतोय नमस्कार तर आपण आज, आपण इंटरनेट शिवाय कसं राहू शकतो याच्यावर बोलूयात चालेल.
हो चालेल ठीक आहे.
हा ठीक आहे तर मी सुरुवात करते खर तर इंटरनेट शिवाय आता ह्या जगात रान म्हणजे खूपच कठीण झालेल म्हणे आपल्या म्हणजे आप पण सगळे अशा काळात जगतो. अ जगत आहेत जिथे इंटरनेट हा आपला दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनलाय म्हणजे, सकाळी उठल्यावर अनेक लोक सर्वात आधी म्हणजे आपणच मोबाईल हातात घेत तो मेसेज आलेत का चेक करतो सोशल मीडियावर काय नवीन आहे का. बातम्या काय आहेत हे पाहिल्याशिवाय अनेकांचा. े आपल्या आपल्या दिवसाची सुरुवातच होत नाही म्हणजे विदाऊट इंटरनेटशिवाय राहण्याचा विचार जरी आला. तरी आपल्याला अवघड वाटत आपण म्हणजे आपला आलाम आपला आलाम जो फोन मध्ये सेट केलेला असतो त्याच्यापासून म्हणजे, रात्री झोपतानी झोपतानी सुद्धा आपल्या उशी खाली किंवा आपल्या, जवळ आपला फोन असतो बरोबर म्हणजे प्रत्येक लोकांचा तो. हेच झालेलं आहे की आपला फोन बाबा आपल्याला पाहिजेेत माझं तरी असं आहे की मी उठलं उठलं मला पहिलं फो फोन लागतो म्हणजे एक म्हणे माझे मिस्टर वगैरे पण ओडतात की किती फोन बघायच. पण ती एक अशी हॅबिट झालेली आहे सारखे आपण इंस्टाग्राम हे ते आणि माझी एक ती सवय आहे की, मला सकाळी अस स्वयंपाक वगैरे बनवताण्या मला भंग किंवा भजन वगैरे लावायला खूप आवडतं. मग माझं ते कंटिन्यू चालूच असतं म्हणजे जर, अ फोन नसेल किंवा इंटरनेट नसेल तर मग काहीच सुचत नाही मग. आपला पूर्ण दिवस असा बोर होतो असं मला वाटतं तू काय सांगशील
मी सांगायचं माझं पण सांगायचं गलं तर आता प्रत्येक गोष्ट म्हणजे जसंच की तू सांगितलं कि इंटरनेट शिवाय किंवा मोबाईल स्क्रीन शिवाय आपण राहू नाही शकत बरोबर कि नाही पण माझं पण बाबतीत सांगायचं झालं तर तस दिवसाची सुरुवात जी आहे त सकाळी अलाारम वाजण्या सुरू होते म्हणजे घचा गजर जो असतो त्याच्यापासून सुरू होते आणि नंतर मग जस जस मेसेज वाजायला लागला की तसं लगेच आपलं लक्षात तिकडे जातो बरोबर की नाही पण आधी तसं नव्हतं म्हणजे माझ्या गोष्ट बाबतीत सांगायचं गेलं ना तर आधी ल तर एवढे नव्हते तेव्हा तर मममी काय करायची काही गोष्ट व लि अस डायरी वर बवा डायरी दिवसभरातून आपल्याला काय करायचंय काय नाही ते म्हणजे टाइम टाईमच नियोजन वगैरे म्हणतो ना आपण तसं करायच पण आत्ता ते मोबाईलची एवढी सवय लागली ना तर मोबाईल मच ते टूडू लिस्ट म्हणून वगैरे असे प वगैरे असतात ना तर ते अऍप डाउनलोड करून मग त्याच्यात लिहित असते आणि सतत मोबाईल हातात असते माझे मिस्टर पण मला म्हणतात इतका मोबाईल नक बघू तू तू आहे ना आधीपेक्षा आता चिडकी होऊन गेलेच म्हणून कारण आम्ही काही बोलायचं आणि तू म्हणजे तुझं तुझं वेगळंच चालू असतं कधी हत ते मोबाईल बघवून तर कधी वेगळ्याच रियाक्शन देते असं म्हणजे ती अशी स हो सवय झालेली आहे
बरोबर म्हणज तेच चालू आहे ना म्हणजे आता आपण बघायला गेलो तर म्हणजे अ आपण, थोडंसं मागे वळून बघितलं तर म्हणजे लक्षातईलं आपल्या की आपल्या आई वडलांचंजी आजं म्हणचं बालपण आणि तरुण पण म्हणजे त्यांच इंटरनेट शिवाय गेलेले आहे त्यांं खर तर त्यांच्याकडे स्मार्टोन नव्हत किंवा सोशल मीडिया नव्हतं. ऑनलाईन शॉपिंग नव्हत तरी तेे आनंदाने जगले त्यांनी शिक्षण घेतलं नोकऱ्या केल्या ज त्यांनी सगळ आनंदाने केलंय पण आपला इंटरनेट शिवाय ते काहीच शक्य क्य झालेलं नाहीये जे आपण बघायला हा बोला.
हम आपल्याला ती सवय एवढी झालेली आहे ना की आपल्या ते म्हणजे व्यसन लागलेलं आहे.
हो खरंच म्हणजे आता विदाऊट आता काही आपल्याला ऑनलाईन मागवायचं असेल. म्हणजे भाजी पण आता आपण भाजीपाळा वगैरे आणायला पण खाली जात नाही का ते फ्लप कार्ड वरती ब् लिंकिट वरती सगळं मिळत आहे आपल्याला तर मग आपण असं हे करतो की नाही आता आहे ना घरीबासून म्हणजे. मोबाईल मु खर तर इंटरनेट मु तर माणूस आळशी जास्त झालेला आहे असं मला वाटत. कारण कंटिन्यू सतत सतत. तेच तेच आणि आपला पहिले आपण आता तू जस म्हणालीच आपण पुस्तक वाचायचो हे करायचो ते करायचो आता ते खूप कमी झालय कारण आपण एकदा इंस्टाग्राम किंवा व्हॉटसअप कुणाला कॉल केलं किंवा इंस्टाग्रामच्या स्क्रीन स्क्रोल करत बसलो की कधी आपले दोन तास त्याच्यामध्ये निघून जातात आपल्याला कळत नाही असं झालेलं आहे.
हो नक्कीच हम बोल.
तर त्याच्यामध्ये टाइम आपला निघूनच जातो की आपण हे करतोय आपल्याला काहीच कळत नाही की आप पण कोणत्या जगात आहेत कधी कधी तर माझा असं पण होतो की माझा मुलगा काहीतरी सांगतोय मला किंवा माझे विस्तर वगैरे काहीतरी सांगत. तरी माझं त्या फोन मध्ये लक्ष असतं म्हणजे एवढं आपण गुंतून जातो त्या गोष्टीमध्ये सिरयल बघण वगैर यात आता मला सकाळी उठली की पहिले म्हणजे क त माझी एक हॅबिट आहे म्हणजे माझी एक सवय आहे. कि मी मला भांडी घाासता वगैरे असं समोर फोन टेवून मध्ये कोणत तरी आपली मालिका लावायची आणि मग ते बगत बसायच आणि भांडी घासायची मग माझ्या मिस्टर मला ओडतात ती भांडी तुझी पंधरा मिनिटात घासून होतील त्याला तू एक तास लाव ते ते बघत बघत मी भांडी घासत असते.
नक्कीच मला वाटत ते तर प्रत्येकाची बाब हो मला पण वाटतं प्रत्येकाच्या बाबतीत असंच घडत असणार माझं पण तसच ए जस तू म्हटली तस मग आपलं म्हणजे आपलं काम चालू असत ते इकडे काही बोलतात ना तर ते आपल्याला कळत नाही कारण आपण आपल्या कामात आणि त्या मोबाईलच्या तंदरीत असतो असे सतत अस आणि माझ्या बाबतीत सांगायचं गेलं तर आपण जसं वागतो ना म्हणतात ना असं की मुलं अ मुलांना शिकवावं नाही लागत ते अनुकरण करतात असं म्हणून तशी सवय म्हणजे माझा मुलगा आता सातवीत ये तर त्याला एवढी सवय झालेली ए ना. कि टी व्ही किंवा मोबाईल मोबाईल अस युट्यूबचे शॉट वगैरे असतात ना जास्त करून त्याला क्रिकेट ची आवड आहे तर तो क्रिकेटचे शॉट वगैरे बघतो. ते बघितल्याशिवाय त्याला एना जेवणच जात नाही म्हणजे खरं सांगायचं गेलं तर अगदी म्हणजे स आठवीत आहे तो तरी पण आणि ज्या दिवशी बंद बंद केला ना ते अ म त्याला सांगतो की मोबाईल सोड बघू नको तर ते बंद झालं की त्यान त्याची म्हणजे दोन तीन चपात्या खातो ना तर तो एकच चपाती खाणार असं म्हणजे एवढी सवय त्याला झालेली आहे. मोबाईलची इंटरनेट आणि दिवसभर म्हणजे आ आता शाळेचा अभ्यास पण त ऑनलाईनच असल्यामुळे मग ते आपण पण जास्त काही बोलू शकत नाही पण ते अभ्यास झाला की लगेच मोबाईल सोडायचा नाही बाहेरची ऍक्टिव्हटी काही नाही करायची फक्त फक्त घरातच ब बसायचं आणि त्यांना असं एकटेपणा पण नाही वाटत त्याच्यामुळे. कि आपण एकटे आहोत आणि त्याच्यात आहेत आणि इत इतका इफेक्ट होतो ना त्याचा आता माझा मुलगा त्याच सांगते मी की रात्री झोपेत पण कधी कधी ये ना तो असं बडबड करत राहतो हो इतकी सवय झालेली ए त्याला मोबाईल ची वगैरे आणि आपण पण नाही जास्त काही बोलू शकत आता तो मोठ्ठा होतोय तर हा हम्म
आता आमचं पण तेच होत की म्हणजे आता माझ्या मुला तेवढ मोबाईलची सवय नाही अजून तीन वर्षाचा ए म्हणजे मी त्याला फोन देते तरी फोन वगैरे पण त्याचे बाबा तर नाहीच म्हणजे त्यांच्या समोर तर तो नाहीच बघत म्हणजे त्याजे बाबा जर चार दिवस घरी असतील तर तो चार दिवस पण फोन नाही बघणार अस ए त्याच हा त्याच ते मोबाईलच नाही पण असं आता गावाला वगैरे गेल्यानंतर म आपण अ कारण इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो आपल्याला तिकडे अ काही अडचण नाय आली तर मग आमी काय करते मग युट्यब्स ला वगरे सगले डाउनलोड वगैरे करून म्हणजे त्याचे बाबा वगैरे नसतील घरात मग तेव्हा तर तो खूपच असा त्रास देत असेल त्याच्या आज्जी आजोबांना वगैरे का मग घ्या बाबा फोन घे पण शांत शांत बस असं मग ते असं होत की विदाऊट इंटरनेट म ते पण होऊन जात की हा डाऊनलोड वगैरे आपण काही करून अ ठेवतो वगैरे अस म्हणजे मुलांन साठी पण मुलांना खरतर सवय आपणच लावलेली आहे ही आपली आवरायचे असतात त्याच्या ह्याच्याने आपण बोलतो की बाबा तू बस वगैरे
हो हो
पण माझा असं मी अ एकदा माझा एक किस्सा सांगेन मी म्हणजे विदाऊट इंटरनेट तर आस की अ मी खूप म्हणजे असं मला खूप सवय लागली होती फोनची की सतत फोन फोन म्हणजे कोण त्याच गोष्टीकडे लक्ष लागत नव्हत मग मी एक दहा पंधरा मिनिट माझं व्हॉट्सअप इंस्टाग्राम असं म्हणजे मी माझ्या नवरा म्हणजे मिस्टर बोलले की तू बंद करून तर बघ तुला कसं कारण मी सतत त्याच्यामध्येच होती खरंच खूप कामामध्ये लक्ष नव्हतं म्हणजे आपल्या अभ्यासाकडे पण नाही काहीच तेव्हा मी हे करत होती मग तेव्हा मला इतकं म्हणजे तेव्हा मी पंध दहा पंधरा दिवस बंद ठेवलं होतं तेव्हा मला खरंच जाणवलं की खूप फरक पडला होता माझ्या मध्ये म्हणजे घरातली प्रत्येक कामं व्यवस्थित करत होती जे काही आहे ते सगळं आठवत होतं मलाजे कोणतं काम करायचंय परत मला अभ्यास काय करायचं मग त्या अभ्यासाच जे माझ काही सराव असेल तो व्यवस्थित होत होता बाकीची काम आवरून सगळीकडे लक्ष देऊन मी सगळ व्यवस्थित करत होते आणि तेव्हा असं वाटलं दोन दिवस थोडे कठीण गेले मला अवघड वाटले पण त्यानंतर त्याच्यानंतर सवय होऊन गेली होती
हो आणि आणि कसं असतं विदाउट इंटरनेट आता आपण आधी होतोच ना म्हणजे काही सवय नव्हती ला पण ते आत्ता सवय झाली तर आपल्या बघ स्वभावात पण फरक पडतो त्याचा माझ्यावरून पण मी पण स्वतःला सांते कारण मला पण दुसरे सांगतात की तू आधी अशी नव्हत त आता जास्त चिडकी झाली म्हणून फरक असतो आणि आत्ताचाच किस्सा सांगते मी आजचा सकाळी दहा वाजता माझ आणि ते रिचार्ज करी संपणार ते नोटिफिकेशन येत असतं ना आपल्याला सारखं सकाळी दहा वाजेपासून मी यांच्या मागं लागलेली अह रिचार्ज कर ते म्हटले अग संप तेात त्यांनी मुद्दाम केला नाही मी त्यांच आता वायफाय वगैरेर वापरला आणि आता त्यांना हे लंच ब्रेक झालाय ना वर्क फ्रॉम होम चाललय त्यांचं तर ते आता डी मार्ट ला जायचं त त्यांना त्यांना म्हटलं आधी तुम्ही एकतर फोन घरी टाकून जा मी तर माझं रिचार्ज करून जा म्हटलं मग त्याआधी रिचार्ज केला मग गेले बाहेर् अस, म्हणजे इतकी सवय अस ते आपण रिचार्ज जरी, एखाद मिनिटं पण राहू शकत नाही त्याच्याशिवाय इंटरनेट शिवाय, एवढी आपल्याला सवय झालेली असते, आणि आधीचा विचार केला ना हो, आपल कामात पण लक्ष नसतं त्याच्यामुळे, विदआउट इंटरनेट आप काम वगैरे केला ना, बघतो त्या कामात फरक पडतो, जर इंटरनेटची सवय असली आपल्या ते त्याच्याने नक्कीच दुष्परिणाम होत असतात.
बरोबर. बरोबर. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट अशी ती, सतत ना फोन पाहिजे आता उठल्यापासून आपल्या हातात फोन असतो, आता कधी म्हणजे काही असं, हे झोपतानी फोन, उठल्यावर फोन, जेवतानी फोन सगळीकडे फोन, फोन, फोन, कंन्टिन्युय ते चालू असतात. मग आता, मी कधी कधी लाईट गेल्यानंतर पण आपल्याला असं कंटाळ येतो, की बापरे अ कधी लाईट येणार, कधी लाईट येणार अजून लाईट नाही, कोणाचे मेसज आले असेल, म्हणजे अ सारखे आपल्याला चिंता लागलेली असते, की आता काय होणार, कोणाचा फोन आला असेल, तर कोणाचा मेसेज आला असेल असं कंटिन्यू चालूच असतं, मनातल्या मनात.
हो, आणि त्याच्यामुळे आता मला कस सवय होती, पुस्तकं वगैरे वाच आणि आता जेव्हापासून मोबाईल वगैरेचे वेड लागल ना, तेव्हापासन मी पुस्तकं पण हातात धरत नाही, नाही तर लहान पण याच्यासाठी, याला गोष्टी रोज, रात्री झोपताना गोष्टी लागायच्या, आणि दुपारी पण म्हणजे दिवस दोन-तीन गोष्टी त्याला लागाच्याच, दुपारी झोपताना पण त्याला गोष्ट सांगावी लागायची, आणि रात्री पण गोष्ट सांगावी लागायची. तर मी दोन तीन पुस्तकं गोष्टींचे आणून ठेवलेले होते त्याच्यांसाठी, ते वाच वाचून झाले, परत मोबाईल वरन पण डऊनलोड करून, वाचून झाले. म्हणज वाचायची एवढी सवय होती मला आधी, आणि आता ते इंस्टाग्राम, फेसबुक काय युट्यूब काय हा, व्हॉट्सअप, युट्यूब, याच्यामुळे ना, ती सवय म्हणजे वेळच भेटत नाही पुस्तकं बघायला वगैरे मग ते म्हणतात की, अगं एक पुस्तकं आणायला सांगते आणि असेच पडून असतात ते म्हटलं, वाचेल, वाचेल. ते म्हणतात की, कधी वाचेल, तुझा जो जेव्हा तू मोबाईल जाईल ना, तेव्हाच तू वाचशील, असं म्हणतात ते.
तेच ना, म्हणजे इंटरनेटशिवाय राहण पण शक्य आहे, पण त्यासाठी पण आपल्या सवय बदलायला पाहिजे, म्हणजे इंटरनेट हे गरजेचं आहेच, पण त्याहून जास्त महत्वाचं आहे, आपलं आपलं आरोग्य, किंवा आपल्या माणसाचे, म्हणजे माणसांना माणूस अ समजत नाही, म्हणजे आपल्या घरात असून चार लोक एका जागेवर बसून पण एकमेकांशी बोलत नाही, ते त्यांच्या फोनमध्ये पडलेले अस असं कुणाला विचारत नाही, काय नाही, ते महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.
हो. हो. हो. आणि त्या म्हणजे फोनमुळे, मला डॉक्टरांनी कारण मला मायग्रेन डीटेक्ट झालाय ना, डा मला सांगतात की, तुम्ही स्क्रीन पासून वेगळं राहा. आणि म्हणजे लांब राहा थोडं, आणि रात्रीचं पण झोपायचं लवकर, दहा वाजेपर्यंत झोपाय पण मला शक्य नाही. ते म्हटले म्हणजे, जवळजवळ मला नऊ महि्न्यापासून ट्रीटमेंट चालू आहे, ते डॉक्टर मला म्हणतात, तुम्ही तुमचे शेड्यूल चेंज करा नाही तर, तुम्ही माझ्या लाईफ टाईम पेशन्स होणार, म्हणून
बापरे!
मी करतेये तशी करणे, सवय.
हा. हा. ठीके तर आपल्या, आपला वेळ पण निघून घे आपल्या वेळेची मर ण झालेली आहे, आणि आपण छान प्रकारे मुद्दे मांडलेले आहेत.
मला पण छान वाटलं, तू पण छान मुद्दे मांडले. धन्यवाद! हो, हो.